काय करायलय?
आता कढी बनवायची.
कसली?
दह्याची.
कशी बनवतात?
दद्याच ताक करून घ्यायचं.
हा
आणि हिरवी मिरची, लसूण
हां
बारीक करून घ्यायचं.
हां
आणि मग तेलात जरा जिरं मोहरी आणि कढीपत्ता हिंग. आणि मिरची चिरलेली
हां
अ टाकायचं. हळद टाकायची आणि एक चमचा बेसन टाकायचं. आणि त्या ते दही त्यात ओतायचं. ताक केलेलं हम. आणि जास्त त्याला गरम करायच नाही फक्त नॉर्मल गरम करायच, आणि बंद करायचा गॅस.
कढी कशा बरोबर खायची?
त्यामध्ये पकोडे बाजूला करायचे वेगळे.
हम.
म्हणजे बेसन घ्यायचं.
हा.
त्यात थोडं मीठ, ओवा, जिरं, लाल तिखट खायचा सोडा हळद असं मिक्स करायचंय, आणि घरात एखादा कुठला तर एक्स्ट्रा मसाला गरम मसाला किंवा पावभाजी मसाला किंवा कुठला पण मसाला त्यातला थोडा टाकायच त्यात. आणि छोटे छोटे पकोडे सोडायचे.
हा हा हा.
आणि ते तळून काढायचे आणि नंतर त्या कडीमध्ये बुडवायचे. हा चपाती बरोबर खायचं मग. भाता बरोबर. हो आम्ही सारखं बनवतो.
चांगल हुतंय?
हो चपाती बरोबर खायला ग्रेवीही पण तयार होते. भाताबरोबर
ते आंबोळी बनण्याची रेसिपी सांगता का जरा
आम्ही सकाळी इडल्या बनवल्या होत्या.
हा.
आंबोळीचं मला बॅटर बनवता येतं पण
हा.
आंबोळे तयार करायला येत नाही. त्या नॉर्मल पद्धतीची. पण मला शेप लोकं तयार करतात ना तशी करायला शकायचे. ह ते असं ओतून असं होत दोन तयार करता आणि नंतर त्यावर वाटी किंवा अस अस भांड असं गोल गोल फिरवतात तस बनवाईल शिकायचे.
हा हा हा हा तशी काय? कशी बनवायची ती?
मग त्यासाठी अं एक-एक किलो तांदूळ
बरं.
उ डदाळदची डाळ पावशेर.
हा.
आणि जरा हरभऱ्याची डाळ. असं बा बाजूला बाजूला भिजत घालायचं सकाळी.
हा.
आणि संध्याकाळी ते मिक्सरला वाटून घ्यायचं सगळं एकत्र.
हा हा.
आणि मग बनवताना. मेथ्या पण घालायच्या थोड्या भिजत.
मेथी आपलं दानं मेथ
हा मेथीदान थोडे एक अर्धा चमचा किंवा एक चमचा. त्यात मिक्स करायच बारीक कर.
हा त्यांन काय होतय मेथीच्या दाण्यान.
टेस्ट चांगली वेगळी वाट.
हा हा.
आणि नंतर मग
हम
आपण अं डोस्याचं पीठ दुसऱ्या दिशी पण तयार करायचं डोसं.
हा.
अशा पद्धतीने ते बॅटर बनवतात. पण ते सोडताना मला ते ट्रॅक्ट अजून सापडली नाही हा.
हा हा हा मग इडली कशी बनवला तुम्ही कशाची बनवला?
इडली पण तांदळाचीच बनवली. हा बनवत्या ते, पण रव्यामुळ कसं जरा? अशी ड्युटी तयार होतीया.
हा बर कसं बनवलं? ते पण तशी पीठ बनवायच.
हा पिठ तसच बॅटर बनवायचं, फक्त हरभरा डाळ स्किप करायची, मेथिदाना स्किप करायचा.
हुं
आणि अ बनवाय बनवताना म्हणजे मिक्सर बारीक करा मिक्सर वाटून घेताना ना मिश्रण
हां.
अ त्यावेेळेला एक थोडं थोडं आपण बारीक करतो ना मिश्रण. त्याच वेळेला जरा कांदेपोहे भिजत घालायचे, एक वाटी आणि बारीक. करताना ते पण त्याबरोबर मिश्रणमध्ये मिक्स करायचं.
खायच नाही.
आणि दुसऱ्या दिवशी इडल्या बनवायच्या. टम्म फुगतात अशा आणि खोबऱ्याची चटणी तयार करायची. तिन त्याबरोबर खायचं किंवा सांबर बनवायचं.
हां. हां.
मी आज दोन्ही बनवलं होत. खोबऱ्याची चटणी बनवली
सांबर बनवला कसं?
तेण बनवला. सांबर शेवग्याची शेंग, शेवग्याची शेंग टोमॅटो हरबऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि एक वेगळ्या प्रकारची पिवळ्या मसूर सारखी, अशी मिक्स वेगळी डाळ असतिया.
हा. हा. हा. ते मिक्स कराय
शिजत घालायचं शेवग्याची शेंग, टोमॅटो आणि डाळी.
भोपाळा पण घालत्यात माहिताय?
पळा घालत्यात आणि कांदा घालायचा त्यात.
हम्म हा.
आणि नंतर मग ते शिजउन घेऊन त्यात जरा गुळ घालायचा. जरा चिंच घालाय आणि हा आणि नंतर मग फोडणी तयार करताना जिरं, मोहरी, हिंग कडीपत्ता घालायचा आणि सांबर मसाला जरा घालायचा.
हम्म.
आणि ते त्यात वतायच. शिजउन घेतलेलं आपण. हा हा ब पळा टोमॅटो, अजुन काय डाळ.
हा हा आणि तुमच्याइकड कसं तासगावक बेदाण हे हुतय ओ उत्पन्न जास्त
हम्म तयार होतात.
कुठ जातोय त्यो?
त्यो एक्सपोर्ट ला जातोय म्हणजे दुसऱ्या
कुटल्या कुटल्या गावातनी म्हणजे हे राज्य
पुण्याला परत अ रत्नागिरी
आता रे आता रेट कसाय हेजा एक किलो बेदाण्याचा
अ रेट जरा विचारायला पाइजे पण माज्या अंदाजानुसार चारशे, पाचशे असेल.
किलो तुमी पॅकिंगला जाताय तित?
न्हाय मी घरीच असते, कदी वेळ मिळल तवा जाते मी.
हा, हा!
वेळ मिळाल तसं, म्हणजे दोन चार दिवसातन. तीन दिवसातन आ जते कामावर होते अवलंबून हाय ना काम म्हणजे दुसऱ्या लेडीज असतात.
घरची काम करून मग, वेळ मिळाला तर जायच पार्ट टाइम तेवड कर
हा! आणि कामाला कस, दुसऱ्या लेडीज पण असत्यात ना तित मग तेना जर लोड वाटलं तर तेनी मला बोलवत्यात.
हा हा तेना लोड वाटलं तर, बोलवत असतील ते.
हूं हूं!
तरी पण एवड काय काम, लई हे नसतय
हम हार्ड नस्तय जास्त.
बसून. जेवण म आता नंतर
ह साडेनऊ पावणे धा कदी धा वाजत्यात आमाला जेवण व्हायला.
हा घरी आता कित किती जण असताय तुमी जेवायला?
जेवायला घरी किती जन असताय?
घरी आमी पाच लोकं असतो.
होय.
हूं!
कोण?
मी आमचे मिस्टर, आमची दोन मुलं,
हा!
आणि आमच्या सासूबई.
हा इतके असतात.
मुलांचं शिक्षण चालूआय?
होय.
हा! आणि तिकडे पाऊस?
पाऊस नाही ना पडला आज.
नाह काय?
हूं तेच मी किती ऊशीर झालं वाट बघाय लागलोय आता पावस ईल सक
आमच्या इकडं पण ईथ सकाय आम्ही पेरणी करून घेतलोय काय पावसाची वाट बघाली पऊसच आला नाही.
काय पेरलं?
मका.
मग समजा जर पाऊस नाहीच पडला तर तुम्ही काय णार, पाणी तर पाय पाणी हाय.
पावसान
कमी आला असेल म
होय. त्या कॅनलचं आमच्या इकडं आहे खरं, त्याच पाणी येत नाही ना इकडं,
हम हम्म, आमच्याकडे तर आज घरगुती नळाला पाणी आलंय. पण ते केमिकल मिश्रित पाणी
हा हा हा हा.
प्रयत नाही आहे
हा हा, ते केमिकल हा सांगलीकडं तिकडं आलेलं. कृष्णा नदीेतनं तेन, सगळं केमिकल हिरवं पाणी आले त्यामु हा, त्यामुळे कॅनलच बंद केलय. विशेष आणि काय?
विशेष काय नाही, रोजच रूटीनन ऊटायचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, जेवायचं, खायचं, दुपारचं काम आठवाय आणि संध्याकाळचं स्वयंपाकाला लागायचं.
शेता काही केलाय काय नाही?
शेतात आमच्या आता अजून ऊस लागण करायची हुती, सगळं तयार करून ठेवल्या, रान तयार करुन ठेवलय, पण पाऊसच नाय आजून.
पाऊसच नाही होय, पाऊस लागतेय उसाला.
पण पाणी बंद केलंय आता, नदीला पाणी कमी आलय त्यामुळ.
होय, तुमचं काय नदी शेजारी हाय, काय विहिराय.
आच्या गावाला ना स्कीम आय, पाण्याच्या नदीच्या म्हणजे पूर्वी लोकांनी पूर्वीच्या लोक कोणी डैरेक्ट नदी तुन पनी गावात पैप लईन द्वारे आणलय.
हाहह पईप लाईनद्वारे आणलंय वय?
मजे जिथं, जिथं नदीवर मोटरपंप आहेत
हा हा हा, तुम्हाला मुबलक पाणी हाय?
ह शेतीसाठी मुबलक हाय, पण घरात नाहीं.
हा हा हा.
आठवड्यात नं, दहा दिवसातन ऐगदा पाणी.
प्यायला पाणी मग तुम्ही यॅकवाज प्याताय का?
हम्म. आरोच. आता स्वयंपाकाला पण तेच वापरतोय.
अँरोजच प्यायच ते पिऊन चालत नाही आजारी पडतय.
आणि पहिल्यापासून जस अँकवाची पद्धत नवीन निघाल्या कने सहा वर्षापासून आम्ही अँकवाच पितोय. कारण पावसाळ्यात ते ना असं नदीला पाणी वाढलं कि दूषित पाणी येत. हा मग त्यावे जास्त आजार मी पडलो त्या वेळेला.
हा हा हा हा.